आां बुलाय हम्म्म हम्म काही नाही आमचं पण झाला चहा पाणी आताच हो आवरलं गेलंय काय मी सून आहे घरात नाही आवरून घेते काही मुली की अहं
पाहुणे आले का घरी.
नाही नाही पाहुणे नाहीये नातू. आवाज येतोय का
लहान मुलं भरपूर त्रास देता माझी पण मुलगी ना खूप त्रास
ह ना स्थिती बसायची
ती चारची ये
चार ती मग कुठे स्कूलमध्ये कुठल्या टाकलं
हा तेच स्कूलच बघते मी आता मी येणार ती गंगा नागपूर रोड ला ती एक शाळा ऐकली आहे अभी अं नवीन मराठी अशी काहीतरी नाव ऐकलंय
इका
हा नवीन मराठी का अभिनव अशी काहीतरी
आभिनव
हा हा
नऊ आ सेल मगं
हा आणि आनंदवाली ना तीत ते नवीन मराठी म्हणून शाळा एक
अ ती आणवलीला जी आहे ती आनंद निकेतन ये का
हा आनंद निकेतन सॉरी तेच मला नाव नाही माहिती
नाही आनंद केला नाही री हा ती त तर ला एकदम घराच्या जवळच आहे छान आहे ती म्हणजे तीफ कसा आहे ते म्हणजे कसं आहे शाळेचं त्या शाळेत कसं आहे म्हणजे आप असं हे जी जी इतर शाळांमध्ये अभ्यासावर भर आहे ना तसं नाहीय आहे आता समजा तू तर ज्या वि विद्यार्थ्याला काय समजा कुणाला ड्रॉइंग आवडतं कुणा खेळायला आवडतं कुणाला प्रयोग करायला आवडतं म्हणजे ज्याला जे आवडलं ना त्याने ते ते करायचं अं असं भर नाही का खूप अभ्यासच अभ्यास नाहीये तिथं जास्त ज अ बस थोडा फर्ज हां ज द हा काहीच नाही नाही तसं काहीच नाहीय ते म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते करा
हो हो हो तेच मी ऐकलं की माझी एक मैत्रिण आहे ना ती मला बोलली ती शाळा कुठ सुंदर ये नंबरच लागत नाही म्हणजे अक्षरशः एक हो ते माझ्या ओळखीच्या त्यांचे नातेवाईक जे होते ना ते भगूरला राहायचे.
हा
तर त्यांनी मग ते मुलांचा त्या शाळेत नंबर लागल्यामुळे डायरेक्ट ट्रान्स म्हणजे घरच ब
घरज कारण हा ते त्यांना एकदम लांब पडलं असतं ना बघून तेडायरेक्ट ग आनंदवली म्हणजे याच्यातच य ति ती गंगापूर रोडमध्येध्ये की हमम त्या याच्यात म्हणजे तिथं फक्त याच्यावर म्हणजे शिक्षणावर नाहीये जास्त भर म्हणजे जेवढं तुम्हाला जे आवडेल त्याच्यातच हे करायचं असं अस याच्यावर नाही. हा कल बघून कल नुसार हा म्हणजे त्या तिथं पण ये ना आता आमच्या बिल्डिंग मधले ते होते त्यांचा मित्राचा मुलगा होता.
हा
पण मग मग तो सगळं असं नंतर नंतर मोठा होत गेला ना स सातवी आठवी पर्यंत असं छान छान असं ए एक्सपिरमेंट असं बनवायचा तो काही काही
हा हा हा
त्याच्यावरच भर आहे त्याच्यावर म्हणजे आता त्याला पण छंद हा तुम्हाला जे आवडेल ना जो विषय आवडेल त्याच्या त्यांना बाजारात घेऊन जाता त्यांना शेतात नेता असं बरंच काय काय आहे तिथं हो
म्हणजे मोकळं शिक्षण आहे बुआ असं बांधून ठेवलेलं नाहीये.
म्हणजे एक प्रकारे पूर्वी जस गुरुकुल वगैरे ते तस नंतर तिथ राहायच ते तेवढंच ये पण इथ तसं नाहीये एकदम म्हणजे आहे ना खूप असं हायफाय तिथ लोक क म्हणजे असशी मुलं दिसतात चांगल्या चांगल्या गाड्या वगैरे तिथं फक्त एवढंच आहे तुम्हाला शिक्षण हो हो ना नाही मग जानेवारीत वगैरे मला वाटतं फॉर्म सुटतात ते पण मग आताता कुठ कुठेतरी टाकलेलं असेल ना तुम्ही तिला
हा नाही आता मला म्हणजे आता मी ये ना मला लेट माहिती पडलं त्या शाळेबद्दल
हा
मग मी म्हंटलं तुम्हाला आता पुढच्या वर्षासाठी विचारून ठेव.
हा हा, नाही ब मला वाटतं ना जानेवारी मध्ये की काय फॉर्म सुटतात ते. आर टीआय थ्रू पण लागत आणि फीस पण खूप नाहीये तिथं.
हा काहीतरी पंचवीस तीसच हजार आहे ना?
हो तीस पप तीसच का?
त्यांनी ना
हो मराठी शिक्षण हेना ते, ते म्हणजे जास्त मी तेच सांगते शिक्ष णावर भर नाहीच ये म्हणजे आ ता म्हणजे आमच्या का, बाईंचं म्हणजे ते कामवाल्या बाईंचं त्या त्याजवळ समोरच राहायच्या ना त्यांनी टाकलेलय ते नातवंड, मग ते शिक्षणावर नाहीेये भर म्हणजे तुम्हाला जे येईल आता समजा इथं शाळांमध्ये मग माझी नातं पण आहे ना माझी नात आता साडेचार वर्षाची ये, तर म्हणतात मग ती असं आता बोलते ए बी सी डी तिथं तसं नाही ये. तुला जे आवडेल ते कर असं, म्हणजे आपण घरी जसं हे करतो तसं हां ते. हा, बापरे! हो म क मग ते खर तर नकोचं वाटतं मला तर ती पद्धतच चुकीची वाटते एवढ्या लवकर शाळेत पाठवायचं. त्यात परत त्यांना हे छानये ती शाळा माझी म्हणजे भावाची पण एका भावाची मुलगी होती ना ते पण एवढं सुंदर म्हणजे असं वाचलं काही ना तर एवढं सुंदर सांगायची स्टोरी ना एवढं लक्षात घ्यायचं कवि करायचे छान ये ती शाळा म्हणजे तुमच्या कलागुणांना वाव देते हा, आपल्या कलागुणांना वाव देत.
हो हो.
अ ते बरंय अनं पुढे जर काही दुसरं जास्त म्हणजे असं काही खूप मोठं स्वप्न नसेल तर चांगलं ये. ते म्हणजे चला ग्रॅज्युएशन
आणि, मला आता वाटत म्हणजे स्वप्ना जे स्वप्न नाही ते पण आपल्याला माजे मण तिथेच कळेल, की आपल्याला कशात इंटरेस्ट ये. तर आपण कुठं गेलं पाहिजे असं? आता इकडं कस होऊन जा बाहेरच्या शाळांमध्ये, जेव्हा आपण मुलं दहावी होऊन जाता बारावी हो तर आपणं नुसतं त्याच्याच मागे जातो नाही नाही सायन्सच घ्यायचं, किंवा हेच करायचं. आणि ते मुलं जेव्हा ती डिग्री घेता किंवा काही ते घेता शिक्षण त्याच्यानंतर त्यांना कळत. की नाही रे ते आपल्याला आवडतचं नाहीये.
हा, तेच ना. ते पण होतं ना तेचं म्हणून तर मग तसं असेल तर मग. चांगली ती पण शाळा फक्त एकच आहे म्हणे ऐकलेलं. जिथे तपास करायच्या तिथ क तिथं अजून, ते बोर्ड एक्झाम असते ना? तर त्याला हे नाही भेटलंय अजून, हा. तो बोर्ड एक्झाम आहे ना.
हम्म हम्म.
हॅलो. हा येतोय ना हा, ते बोर्ड एक्झामला म्हणे मान्यता नाही ये अजून ते मुलं त तिकडे नेता ते एक्झाम द्यायलं दुसऱ्या शाळेमध्ये.
हा ते काय करतं असतील दहाविला येना दुसऱ्या एखाद्या शाळेत तुन फॉर्म भरत असतील मुलांचा. आणि तेवढ्या पुरता परीक्षा द्यायला त्या नाव असल शाळेच, आणि तस असलं तरी काय हारक कारण आता जे ते आता जे चालू आहे ना बारावीचा टायअप.
हा हा मग आता तेच ये आहे ना तसच ये ना ते. क्लासेसमध्ये टाकून देता कुठल्या तरी कॉलेजचं फॉर्म भर. भारतात तिथं फक्त एक्झाम वगैरे तिथं होते बाकी तर क्लासेसवालेच करून घे
हो तेच ना मग तेच सांगते तुम्हाला आता तेच सिस्टीम आहे, कारण मुलांना म्हणजे आताचे पालक आहे ना. ते अकरावी बारावीला कॉलेजच पाठवत नाही क्लास लावून देता.
झाल की बस फक्त घरून ते करून घेतात म्हणजे लिटरली आता सहा सात सात आठ आठ एक वर्षांपासून तर तेच चालय. माझे भावांचे मुलं बहिणींचे मुलं होते ना, अ. तो ते असंच झालंय म्हणजे फक्त भरमचाटीज किती मा. तिथं हा दोन दोन तीन तीन हा.
मला ठीच आहे आपलं शिक
नाही चांगलं आहे ना मग तसं असेल ना तर छान ये ती शाळा खूप सुंदर ये, मग चांगलं ये ना.
शाळा जे आहे ना आपल्या. त्यांच म्हणजे कसं ये ते शिक्षकांनी ना ते जपत नाहीये आपलं.
अरे बापरे! माझं आमच्या ना समोरचं दोन वर्ग भरतात. तिकडे शाळा कुठेतरी आहे दोन वर्ग कमी, त्यातलं काही काही टीचर आहेत. चांगल्या म्हणजे प्रामाणिकपणे. पण काही काही ना अक्षरशः नुसतं फक्त गप्पा मारणं. फक्त गप्पा मारत होत्या ते एक तर आहे ना सकाळपासून गप्पा मारायच्या फक् तर एवढंच करते ती बाई शिकवताना दिसत नाही.
ते सरकारचं. पैसा येतोय.
ते काय पेमेंट मिळून जातो त्यांना काही हे नाही ना प टार्गेटच नाही गव्हर्नमेंटचा पगार भेतत काही घेणार नाही. नाही त्यांना हा म्हणून मराठी नाही तर, भरपूर म्हणतात ब मराठी काळ शिकवा, हे करा
कामुळेळेच ना मान्य होत. ब ते कसं आहे आता पहिले शिक्षक कस आहे. चांगलं शिकवायचे, त्यांना वाटायचं मुलांना आलं पाहिजे मारायचे त्याच्यासाठी मुलांनी केलं नाहीत.
नाही आहे ना! ह
आताचे हे शिक्षकांना आहे ना! असं त्यांना आता कच झालंय मेंटलिटीने आपल्याला पगार भेटत. ना बाल उगं जास्त लोड नाही घ्यायचा असं
कू
मग म्हणून ती शाळा शोधतोय.
प्रायवे्हेटमध्ये तर लगेच काढून पण टाकतात ना! आता प्रायवे्हेट मध्ये तरच म्हणून मग ते घाबरून घाबरून बरं बर रिझल्ट नाही दिसला का लगेच हे होत.
हो आणि त्यांचं पण काय होऊन जात माहितीय का आता माझा मुलगा आहे ना! के के वागलाय सि बे सिलाचे तर, त्यांचं काय होतं मग शिक्षकांचं हे प्रिन्सिपल वगैरे त्यांना प्रेशर करता. मग त्यांचा कधी कधी प्रेशर मुलांवर नाही.
मुलाना तर हो ते तर आहेच मग येत नाही मग ते आपल्याला काही हे झालं का? कल हो
हो हो आणि पालकांना कामाला लावता मग, तुम तो हे करत नाही, तो ते करत नाही त्याच्याकडून हे करून घ्या, ते करून घ्या, मग त्यास वैता घ येऊन जातो कधी कधी
हा तेच म्हणून म्हणजे कशी ती शाळा चांगली बरे! मुलां नाही ओरडत नाही. त्यालाही बर्डन होईल.
होहो हो.
हमम तेच ना, आपलं कॉलचा वेळ संपत आलाय मी करू तुम्हाला परत.
हा मी काय मी काय म्हणत होती अ काहीतरी सांगणार होते मी तुम्हाला अजून ये ना तिथे कोणती हा कोणती शाळा असेल ना तर हा ते बघून ठेवा.